हां यालाय काय आवाज? हम्म हम्म बोल की. जेवणार आत्ता तू?
जेवायचं आहे.
हम्म हम्म बाळ हाय वय जागं अजून?
होय जागं होतं इथं वरती आलो टेरेस वर.
हम्म हम्म झोपला काय हाय? हम कशाला वाऱ्यात घेऊन बसल्या. सर्दी यायची आणि आल्या होय.
होय आल्या कमी. आत लय गरम होतंय ग. वरती जरा वारं येतय वाऱ्याने झोपतोय. होय.
तर आत्ता हवा गार हाय ग. चार दिवस झाल. नाही. हवा गार हाय. आता पावसाचं चालू झालंय वातावरण.
होय मध्ये लय गरम झालं.
होय.
आवरलं जेवण.
जेवण झालेय.
हा
जेवायचं आता. भांडी लावायला लागलोय.
काय केली जेवण.
जेवण आज फिश बनवलाय बघ.
फिश.
हम्म
हा भाऊजीनच्या आवडीचा फिश.
तेच दुपारी फोन केलतीस साड्या गेलतो घ्यायला वडगावला.
हा हा
हम्म म ते वडगावचा बाजार तिथंन आणला येताना.
हा हा आठवडी बाजार.
हा आठवडी बाजार. बाजार मोठा असतो तिकडचा. हम्म पेठ वडगाव. हम्म तिथंन घेऊन आलतो. केलो मग.
मग
काय नाय बाई तू काय बनवलेस?
मी दाल बनवल आणि पुलाव
होय. बरं बरं
सांडग जरा भाजलय
हह हा घेऊन आलतीस होय येताना?
नाही सासून दिल्या सासूबाईनी आणल्यात हम्म
ह हा ब चपातीला आज काय सुट्टी? सकाळच्या
चपातीला सुट्टी.
हो मग कशाने रेल्वे नाही गेलं का काय आत्ती.
ट्रेन च
ट्रॅव्हल्सन मग
चुकली चुकली म्हणजे चुकली नाही गर्दी भरपूर होती.
नाही गर्दीच हाय सव्वीस का एकवीस सत्तावीस तारखे पर्यंत काहीतरी हे हाय बघ टायमिंग म्हणजे असं टायमिंग ला येणार नाहीत.
हो लय गर्दी होती आणि जा वर
हम्म हा.
ते लय गर्दी वरती चडायला येईन ना वरची माणसं पण खाली उतरणार जागाच दिना च वरती ला आणि ट्रेन किती एक दोन तीन मिनिट फक्त थांबतिया.
होय होय होय.
हा आणि चढाय जागा दिनात. मग आणि ते पोरग पण घाबराला.
हम्म.
अ गर्दी बघून मग राहु दे म्हटलं आता उद्या जावा म्हटलं मग आलीत परत.
हम्म व्हय
होय लय गर्दी.
ह ट्रॅव्हल्स वर जास्त पैसे असतील की खरं.
ट्रॅव्हल्स ला हजार रुपये एका माणसाला.
होय आणि रेल्वेला.
रेल्वे चं काय अडीचशे अडीचशे वाटतं.
व्हय हम् हम हम् हम.
जनरलला
हम्म.
बुकिंग असलं की जात्यात ग व्यवस्थित.. गर्दी नसत्या काय नसत्या हे जनरल हो महिनाभर अगोदर करून ठेवाय. लागते खरं बुकिंग.
हम्म हम्. त्या अगोदर जायचं फिक्स नसतय त्यामुळे सगळ हे होत‌य ते.
आणि हे कसं कधी येईल तवा जनरल न जात्यात एवढी गर्दी नसतिया.
हम् नाही आता रेल्वेच टायमिंग पण सव्वीस किती तारखेपर्यंत नाही. बदललेय ते लेट न सुटणार आहेत रेल्वे सगळ्या व्हय.
हां.
परवा सांगालत बाई बातमीला नाही अजून. हम ह. हम हम काय नाही बाई पाणी आले पलीकडं आता पाणी इल इकडे आमच्या इकड. पाण्याला टाइम नाही टेबल नाही दिवसभर लाईट गेलेली. हम्म मगाशी आलिया व्हय आता आली नव्ह पली इकड तर येणार इकडे ते तिकड आले की इक टायमिंग नाही कव्हा एक दिवस आडान येतय कवा दोन दिवस आडना येतय परवा तर पाच दिवस नाही. परवा तर पाच दिवसना आलंत.
बघ बाई त्या गावात तर आठ दिवसांन पाणी येतय. पाच दिवसान ते बी आलं आलं नाही नाही.
तुमच्या इकडं व्हय.
हम् आलं आलं नाही नाही नाहीतर त्या आठ दहा दिवसानं पानी
तर काय करायचं ग बाई पाण्याला?
होय आणि त्यात कि म वडून
हम्म काय दोघं जण हायत पुरत असलं सोड खरं.
होय खरं पाणी भरायला बी कंटाळा येतोय.
कंटाळा येते च व्हय कि सगळ रिकाम होतंय एवढ्या दिवसान म्हंटल्यावर
होय ते आणि भरलेला आणि रिकामं करा वता. आणि परत भरा भांडे घासा.
हम्.
हम्म पाइप लावा मोटर दोडा हां.
आणि घाण पाणी या लागले आता.
आता पावसाळ्यात येते बघ घाणपाणी
पावसाळ्यात ना आता उन्हाळत पण घाणं आले येतो तर पांढर आता हिरवा या लागले.
होय.
पिऊ वाटेना पाणी आता फिल्टर चा आणायला लागलेत आमच्या दिज
होय बाई फिल्टरचा आण ना नाही तर रुटी घाला त्या त्या मध्ये
हम्म तुरटी घालून तर काय स्वच्छ होणार आहेत ते पाणी.
पाणी नाही आजारी पडायचं लक्षण.
होय तच बोंब आहे पाण्याशऱ्या हम्म हम्म.
पोरव गुडगं बी पुढे घ्यालेय वर बी चडाले.
पडल बिडल बाई लक्ष देत जा.
होय देेते ला.
हम्म नाही झोपेत ना उठून काय. करायला जाशिल तू हे झोपेतणं येईल तसच घसरत पुढं.
नाही असते लक्ष.
हम्म.
लक्ष असे होय गुडगाव पुढे गेले आता.
हम्म हम्म.
रांगायला. पण बघालाय आणि उठून उभा पण राहिलाय.
हाय गि नाय.
अ पहिला दोन गुडघा पुढं घेत होत दोन्ही.
मग कर ते की नाय तस.
होय. आणि आता खरं एक एक गुडगं पुढे घ्यालाय.
हा हा रांगेत होता का
होय दहाव्या महिन्यातला डोस द अ दहावा महिन लागल्यावर किती दिवसांनी देतात.
दहाव्या महिन चालत की पहिल्या आठवड्यात.
पहिल्या आठवड्यात आहे.
हो. विचारून घ्यायचं ग डॉक्टरसनी दहाव्यात कधी पण दिला तर चालतय.
हा ते दयायचं आहे ना डोस.
हम्म लागला दहावा महिना.
लागलाय की.
हम्म हम्म.
लागलाय डोस द्यायचा आहे. मांडीत देतात ना मांग
होय मांडीतच की.
हा हा दोक ते हे हेला काय ताप वगैरे येत नाही ना ह्या डोसला.
गोरचा आहे जमत.
ह.
दमवत नाही सोडं खरं खरं एककाच नाही दमवत एककाच नाही तेमवत. नाही असं जेवत की जेव.
मांडीत एकाच मांडीत देतात ना.
होय!
आ!
एकच की मांगडी.
हम्म! तिथं विचारा किती दिवस झालं?
चार तारखेला लागलाय.
होय! हम्म! हम्! हम्म! हम्म! झाल कितीच दहा दिवस झाल. एक आठवडा झाला. हम्म! हम्! विचारून घे? या जावा देऊन तिथं कुठे देत्यात जवळ आहे का लांब आहे?
जरा लांब आहे.
हम्म! तर सुट्टी दिवशी पण दवाखाना बंद असणार?
नाही ते बुधवारच चालू असते.
ते घेऊन च जायला पाहिजे.
व्हय.
डोस घ्यायला.
होय. मग
काय नाय बाय. चालते ठेऊ काय. नाही जेवणार आत्ता. नाही नाही जेवणार आता.
अजून एक मिनटं आहे थांब.
बर बर. नाही जेवायला वाढल ह्यसनी.
हां! हां!
हम्! जेवायला वाढल असं जेवणार पाणी आलयं पलीकड. नाही आता अकरा आणि बाराच वाजणार मग.
हा फिश काय फ्राय करायल्यास केल्यास? नाही केलो बई. नव्ह फ्राय केल्यास काय?
दोन्ही पण आमटी पण केल्याय प्र फ्राय पण केलेल.
ह ह.
कढी पण केलोय दोन्ही पण लागते.
दोन्ही पण लागतय?
होय.
गरम होतय तिकडं?
लय बाई.
हो तुमच्या तर घरात ऊन येते.
होय.
कट्यावर ऊन येतंय त दुपरची, भांडी कशी घासतेस बाई सकाळची.
काय भरून ठेवतेय बाई मी.
ह.
अ हम्म. उन्हाच काय मला कामच करू वाटत नाही. उन्हात काही कामच करू वाटत नाही मला.
होय होय चालत.
हम्म. बर बर कर नंतर नाणि कॉल.
बर बर आवर तुझं. हा हा च हा हा ठेवते ह.